फिरून आले ते समोसे लाडू खाऊणे
त्यांच्याकडे पैसेच नव्हते
त द्यायचे ना तुझ तू पगार करायचा तुला काय
हम्म दुधाची माझ्याकडे नव्हते ना पगार करायला तुमच्याकडच होते दुधाचे
हम हम
हम ताई व मतीयाठला पाया
हा स राहिले पाबर आपल्यांद
कध शहाान होते विचारच
हा.
हम्
असं म्हणलं होत मावशी खरंच येड्या झाल्या म्हण.
हा.
हम्म.
त्या अंडे कर त्यावेचे हम् म तेे ही रुमाल कोणी आणलं. पप्पा गाडीचे रुमाला होते.
गाडीला आणली.
हॅलो.
गाडीत आणले गाडीत.
हा गाडीतच आणले तर गाडीच रु मला मी इतक्यात काढले. न्हवे कपाटात रुमाल आहे.
मग हे ठेऊून त्या्या न ते परत ठेवून द्या ना काम इकलो आहे ना जाणं. ह.
ल चाल मॅडम ठे ठे ते
हा बाकी आजून काय म्हणता मग
ब काय नाही आता ब बा. तू का करतेस. हा आमची पोर हुशारी झोपले.
झोपायची तयारी हम्. हॅलो हॅलो. काही नाही काय नाही काय करू रा.
ह.
काय नाही आमचेडे हा ना. त्याला काही का आमदज द नाही का मधी मधी बलात.
मला का नाही चार पाच आहे.
ह
हा ल अभ्यास करते सारे दिवस राात्र. त्यांना मग दे ग त्याच्याकडं.
तर.
त्याच्याकड दे.
कोण तड.
तुरकड
हॅलो. काही नाही. हॅलो. हॅलो.
नव्हते त्या दिवशी घेत होते मी. काय रे गुरु काय करतो जेवला. सु हय आरती. हो. तीनश.